हॅलो! हा आवाज येतोय ताई माझा?
हो हो येतोय. अ काय चाल आव काही नाही आज आपण चाललेय आमच परजबाग करायच आज दिवसभर परजबाग करत होतो. हा कस होत शेताच्या भाज्यांना या केमिकल जास्त टाकलं जात रसायन जास्त होत आ त्याच्यामुळे आप ल्या घरगुती कस असत वांगेची दोन रोपे, काही गवा रिचे, काही भेंडीचे आपण याच्यामध्ये कुंड्यामध्ये जरी हे रोप लावले तरी आपल्या घरच्या घरी भाजीपाला होऊन जातो. हा. थोडी कोथंबीर टाकली ट्रे मध्ये मोठ्या ट्रे मध्ये थोडी कोथंबीर वगैरे टाकली आणि कस तरी आपण आपल्या घरामध्ये जे वेस्टेज काही हे निघत म्हणजे भाजीपाला आहे हो अह कांद्याची टलक हो रोज कांद्याची टलकर असते टॉमेटो हे अह खरखकट पाणी असतं हे सगळं काय आहे. तर याच्यापासून आपल्याला कसं खत कंपोस्ट खत अस तयार करता येतं याच्याविषयी म्हणजे आपल्याला थोडस हे ज जमून जातं आणि परसबाग म्हणजे कसं आहे केमिकल विरहित आहे. काय झालंय केमिकलच केम केमिकलचं खाऊन खाऊन खाऊन आरोग्य धोक्यात आलय. विचार करा पहिल्या काळामध्ये हा बी पी शुगर कधी कोणाचं होतं का ओ, बी पी कोणाचा वाढत होता का आज अ पाच पाच आणि सहा वर्षाच्या मुलाला अटॅक येतोय झालेल्या मुलाला महिन्याच्या दोन महिन्याच्या मुलाला अटॅक येतोय. कशाने हे सगळं काही चाललंय? हे सगळं केमिकलने.
फळभाज्यांचं तर आहेच आहे पण त्याचबरोबर फळांचं देखील आता तसच चालू आहे. आता इंजेक्शनं द्यायची कलिंगड म्हणू नका, द्राक्ष म्हणू नका आ आता तर म्हणजे वैद्यकीय सगळे सांगताय आहेत लोकं की तुम्ही मुलांना द्राक्ष देऊ नका खोकला होतो त्याच्यावर जे फवारे मारले जातात. पांढरं रंगाचा बघा थर असतो त्याच्यावर रात्रभर तुम्ही मिठाच्या पाण्यात ठेवलं तरीही तो जात नाही. उलट्या होतात, जुलाब होतात पैसे कमवण्यासाठी चार पैसे कमवण्यासाठी हे लोकांच्या आरोग्याशी खेळताहेत लोकं
आरोग्याशी खेळतात आणि आरोग्य अक्षरशः तुम्हाला सांगते कॅन्सर आणि कॅन्सरच्या आजाराचे प्रमाण का वाढले. कॅन्सर आहे अह बाकीच बी पी शुगर. प्रत्येक घराघरात बी पी शुगर चालू आहे प्रत्येकाच्या गोळ्या चालू आहेत प्र बी पी बी पी शुगरच्या त्याच्यामुळे कस आहे आपलं थोडस आपला भाजीपाला आपण घरगुती पिकवला ना समजा आपल्याकडे नाहीये जागा तर आपल्या गॅलरीमध्ये थोडेसे दोन चार पाच ट्रे ठेवले गॅलरी मध्ये किंवा टेरेस वर टेरेस वरती इंडोअर आपल्या घरामध्ये थोडस नाही का तुळशीची रोप अ मनी प्लांट हर्बल प्लांट अ परत आपण ते झेड अ झेड प्लंट म्हणजे याच्यामधून अ ह ऑक्सिजन ज देणारे झाडे आहेत घरामध्ये कंटिन्यू ऑक्सिजन कार्बन डाय ऑक्साइड घेतात ते आणि ऑक्सिजन देतात ही झाडं रात्रंदिवस हे करतात.
त्याच्यासाठीच मी एक शक्कल लढवली आहे की मा लग्नाचा वाढदिवस असूदे नाहीतर, आता नवराच नवऱ्याचा असूदे माझा असूदे
प्रत्येकाने एक एक झाड लावायचं रोप घेऊन यायचं त्याच्या आवडीचं मग ते मोगऱ्याचा आणो गुलाबाच जाणू कोणतंही आणो पण प्रत्येकाने आपापले एक रोप लावायचं ते रुजवायचं त्याची काळजी घ्यायची‍, म्हणजे कसं आहे आणि मैत्रिणींचे वाढदिवस असतात आपल्या, आपल्या भीजीच्या पार्ट्या असतात त्याच्यामध्ये बघा वाढदिवस असतात मैत्रिणी एक जण भारी देती एक जण हलकं देते एकीची परिस्थिती असते दुसरीची नसते. तिला मग ते कमीपणा वाटतो त्याच्यापेक्षा जर तुम्ही एकिणी मोगऱ्याच द्या एकीणे अ गुलाबाच द्या तिच्या घरात पाच सहा झाडं तर सहज होतील ना आपल्यामुळे. बरोबर के नाही आणि माणसाला कमी पण कमीपणा देखील वाटणार नाही ह्या अशा तुम्ही आयडिया लढवल्या पाहिजेत असं मला वाटत आपणच सुरुवात केली पाहिजे आपल्यापासून.
हो हो हो म्हणजे नक्कीच म्हणजे ही खूपच छान म्हणजे आयडिया आहे. आणि मग आमचं पण तसंच मग कल्पना छानच आहे आणि मी पण तसचं केलत की आम्ही काय केलंय टेरेस वरती अंजीर पे टेरेस वरती ट्रम आहेत. आणि त्या ड्रम मध्ये काय करतोय आपण म्हजी हॅलो आवाज येतोय का? हॅलो हॅलो अ नाही हा मला येतोय तुमचा आवाज स्पष्ट. आणि अ अ मी काय केलंय टेरेस वरती आपल्या टेरेस वरती अ हे केलेले आहे अंजीर पेरू म्हणजे जेवढे फळ आहेत ना हो ते ट्रम मध्ये टाकले आंबे पण आहेत. कलमी आंबे वगैरे असे छोटे हे करून कलम करून ठेवलेले ते छोटे वाढत नाही जास्त पण घरचे घरी हे फळं वगैरे खायला भेटतात आपल्याला डाळींब वगैरे सगळी म्हणजे बरेच फळं वगैर फळ आहित आणि मग आज म्हणाला थोडीशी परस पाठीमाग आपण केली होती. आणि आपण सगळी खतं काय करूतो सगळी खतं घरच्या घरी कंपोस्ट सगळं घरच्या घरी बनवतो आणि घरच्या घरी आम्ही काहीच फेकून देत नाही म्हणजे जस आपण
त्याच्यामुळे कचऱ्याचा पण कचऱ्याचा पण निचरा होतो बरोबर आहे की नाही त्यामुळे आणि कस आहे आम्ही इमारतीत राहतो तरी पण आम्हाला छोटीशी गच्ची आहे म्हणा. अ त्याच्यात मग मी तुम्हाला सांगते तुळस आहे आंबा आहे, आता नुकताच आंब्याचा सीझन होऊन गेला, त्याच्यामूळं मग त्या बिया वाळवल्या म आम्ही रविवारच्या टेकडीवर फिरायला जातो, टेकडीवर फिरायला गेल्यावर आ अशाच बिया टाकून दिल्या की, कितीही रोपं तयार होतात ना. कारण, मला असं वाटतंय ही ऑक्सिजनची एवढी कमतरता होणार आहे पुढच्या पिढीला कि ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर घेऊन फिरायची वेळ येईल का काय असं मला वाटतंय.
पाऊस, झाडंच नाही राहिले हे पर्यावरणाचे म्हणजे यांनी अ स्मार्ट शिटीच्या नादामधे झाडं तुडून तुडून तुडून सगळे आ फक्त इमारती उभा केल्या आणि झाडंच नाहीये. धा इमारती ऑक्सिजन दे इमा तीन ऑक्सिजन देणार नाहीत ना? त
हम्म बरोबर आहे, रस्त्यांनी त्या रुंदीकरणासाठी झाडं तोडली गेली. रस्ते मोठे झाले बरोबर आहे की नाही, आता किती म्हणजे पुण्यात, मुंबईत, नाशिकसारख्या जर शहररं घेतली तर तिथं प्रत्येक एका घरागणिज चार गाड्यायत. आईची वेगळी, वडलांची वेगळी, मुलाची वेगळी. म्हणजे हे किती प्रदूषण होतंय, तुम्ही आधुनिकरणाकडेच चाल्लाय, पण त्याच बरोबर तुमी तुमच्या शरीराचंही नुकसान करून घेताय. आता बघा जूनच्या तीन चार तारखेला पाऊस येतेचा. हा पाऊस पण लांबणीवर पडलाय.
लांबणीवर म्हणजे पाऊसच नाहीयेय, तीन महिने पाऊसच नाहीयेय, तीन महिने पाऊस नाही म्हणजे पूर्ण दुष्काळ. पूर्णे दुष्काळ, आज हा तुम्ही सांगा, चाळीस पंचेचाळीस डिग्री त उन्हाळ होता ह्या वेळेस, तुम्ही सांगा पुढच्या उन्हाळ्यामध्ये माणूस जगल का? पंचेचाळीस त्यामधे डिग्रीच्या याच्यामध्ये माणूस, शेतामध्ये गेलेले माणसं कितीतरी माणसं ह्या वर्षी मेले. तुम्ही सांगा, पुढच्या वर्षी जर पाऊसच नाही, जर झाडंच नाहीये तर, पुढच्या वर्षी काय होणारेय? मी तुम्हाला आता आम्ही तर ठरवल असं कि, जवढ्या महिला वटपौर्णिमाला जातील ना त्यांना प्रत्येकाला सांगायचं, एक एक फांदी तोडा आणि ती फांदी रस्त्याच्या कडेने लावा आणि त्याचं वर्षभर संगोपण तुम्ही करा. एक एक संकल्पच करा जसं आपण आपल्या मुलाला सांबाळतो, आपल्या याला सांबाळतो तसं एक रोप लावायला काहीच हरकत नाही रस्तेच्याकडेने.
आता तुम्ही विषयच काढला त्या त्यामुळं मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, मी आहे वटपोर्णिमा झाल्यानंत तर मी उपस्सावर भर देत नाही, उपासनेवर भर देते. आता म्हणजे अ प्रत्येक महिला काय करते आ आमच्याकडे बाई बाहेर नाही जात वड पूजायला, मग ती फांदी तोडायची, घरी आणायची दुसऱ्या दिवशी ती तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात दिसते, म्हणजे जर एक काच बिल्डिंग मधल्या पाच सहा बायकांनी फांदी तोडली तर तुम्ही कुठे, म्हणजे वडाला त्याच दिवसापुरतं महत्व त्व देताय, दुसऱ्या दिवशीे ते त तुम्ही कचऱ्यात टाकताय बरोबर आहे की नाही? मग ह्याच्यातून काय तुम्ही ते तोडण्यापेक्षा तुम्ही चार झाडं लावा ना त्या दिवशी. आणि वट सावित्री तुम्ही साजरी करा, बरोबर आहे की नाही?
म्हणजे एका बिल्डिंगच्या कोपऱ्याला तुम्ही ड्रम मध्ये वगैरे वड वटाच जर ते फांदी लावली तर तो तुम्हाला पाच सहा वर्ष, दहा वर्ष आरामात तो वड जाईल ना तुम्हाला आणि शिवाय तुम्हाला ऑक्सिजन वडापासून असं आहे की कंटिन्यू तुम्हाला ऑक्सिजन भेटतोय. कंटिन्यू ऑक्सिजन भेटतो तुम्हाला
बरोबर आहे आणि पूर्वीची जी झाडं होती आता पूर्वीचे जे अ कॉलेजेस वगैरे आहेत त्याच्यात जी झाडं आहेत ती जवळजवळ दोनशे, अडीचशे वर्षापूर्वीची झाडं आहेत. त्याचे बुंदेच एवढे मोठे मोठे आहेत त्याचा व्यासच बुंद्यांचा एवढा मोठा आहे कि हालता हलत नाही पण सावली म्हणू नका. पाऊस म्हणूका किती संरक्षण देतात मागतात काय ते तुमच्याकडून थोडस
काय माग काय मागतात? हा तुम्ही विचार करा तुम्ही त्याच्या झाडाच्या सावलीला ऊभ जरी राहिले तर असं वाटत एवढं मोठं आधार आहे आपल्याला की बस किती शांत आणि कितीला काय नुकसान काय आपल्याला झाडांखाली उभं राहून
घरामध्ये एसी लावा घरामध्ये तुम्ही काय शीतं कूलर लावा, फॅन लावा. पण जी वाऱ्या
हो.
वाऱ्याची झुळूक आल्यानंतर जो आनंद मिळतो ना त्या
हम्म हम ह
ती सर त्या गोष्टींना नाही आहे ना बरोबर आहे की नाही कृत्रिम शेवटी कृत्रिमच असत आणि जे नैसर्गिक असत ते नैसर्गिकच असतं. असं मला तरी वाटत हम्म त्याच्यामुळे आधुनिक करणाबरोबर हे पूर्वीचे जे आहे ते सुख माणूस गमवत चाललाय असं मला तरी वाटतं.
आपण सोनं गमवून कोळशे तयार करतोय.
बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही शंभरात एक वाक्य शंभरात एक वाक्य बोललात. तुम्ही
हो सोनं देतोय आपण आणि कोळशीे तयार करतोय कोळश्याला आपण जपून ठेवतोय. आणि सोनं जाऊ देतोय आपण असा असा प्रकार चाललाय आपला सगळा
हा येणाऱ्या वट पौर्णिमाला तुम्ही पण पाच रोप द्या मैत्रिणींना मी ही देे ते आणि आपण वट सावित्री साजरी करूया. तुम्हाला शुभेच्छा वटपौर्णिमेच्या धन्यवाद
धन्यवाद चालेल
धन्यवाद